हा बोला
हॅलो पूजा मी अपर्णा बोलतोय
हा बोल
हा ते मला आता कस झालंय मला तुला तू म्हणजे काजळ पाडत्यास नव्हे
होय पाडते की
म्हणजे मला मधी सोनाली कडन कळाल होतं तू काजळ म्हणजे तिच्या बाळासाठी पाडलेलीस. काजळ
हा हा
म ती सोनली म्हटली ताई काजळ छान पाडत्या म ताईला काजळ कसं पाडायचं ते विचारून घे.
हा हा नाही नाही करते पाडते सोड काजळ पाडते सगळं अस क्रीम म्हणजे आपली घरातली कधीतरी मुलींसाठी घडायची मग ते आपण घरातल्या घरात छोट्या छोट्या छोट्या गोष्टयाच म्हणजे करते घरात कधी कधी तरी पण चांगलं आहे. हा आपल्या घरगुती कशा आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी सेफ असतात नाही काही केमिकल वगैरे नसतात त्याच्यात.
नसतय होय बाहेरचं काजळ कसं घ्यायला काही नाही. पण त्यात केमिकल असतय आणि ते बाळान तेज म्हणजे डोळ्यात जरी घातलं तरी आग खास उटते नाय तर काय तर हे साईड इफेक्टच जास्त होत्यात म ते गप घरात पाडल्याल तर बरं तुला विचार मला सोनाली म्हणली विचाराव तर बघाव म्हणलं. हा
ते पण आहे सोड आणि कसं असतंय ते किती दिवस झालय पाडून आपल्याला पण माहित नसतय हे कसं आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पण आपण घरी बनवू शकतोय.
बनवू शकतो व्हय तु कशा कशा च म्हणजे काढ- पाडलेली म्हणजे चांगलं कोणतं आहे म्हक्याचं आहे काय बदामचं कोणतं चांगलं?
तस तर सगळीच चांगली आहेत म्हणजे वापरायला गेलीस ना की सगळेच बेस्ट आहेत. पण आता जे आपल्या आवडीवर पण असतं ना कोणाकुणाच्या आवडीवर असतय मग तस कुणाला आवडेल तच्यावर मी पाडून देते आता मी तर बघ नाही म्हनलीस तर बदामाचे पण पाडलंय. प्लस आपल असं - आपल्या लिंबाचा पाला असतो माहिती आहे कडु लिंबाचा
हा हा हा
अ त्या त्या पानांचा पण म्हणजे पाडलाय परत म- त्याच आपण मक्याच काय आपण रेगुलरी आपली आजी पूर्वज वगैरे पाडत हुते तुला तर माहितीच हाय
य माक्याच माक म्हणे जास्त फेमस काजळ म ते म्हाक्या म्हणजे मला तर ऐकून जास्त म्हक्याचच जास्त माहिती ये- माक्याला गारवा जास्त असतो ना
हा आणि माक्याच कस माझ्यामध्ये त्या जेव्हापासनं आपल्या आपल्या बाबतीत तरी आजी आणि आपल्या आजी वडिल आणि वगैरे- तेच लावलं असेल तेव्हा कुठे विकत वगैरे मिळत होता थोडीच-
हा.....
घरीच पाडत होते ना
हा होय....
त्यामुळं त्यांचच थोडफार आपण घेतलंय बाकी काही नाही तुला जर हावं असेल त्याची माहिती सांगायला काय प्रॉब्लेम नाही मला सोडून दे
तेच मग ते पाडायचं होतं हा म्हणजे घरातच गप्- पाणी घरात पाडलेलं तसं भरपूर होतंय ते निदान एक वर्षभर जायल एवढं तरी होतंय घरात पाडले की आरामात होते आणि बाहेरची कडे छोटीशी डबे आणि ते पण किती जणांचा हात लागल्यास ते बाळासाठी चांगलं नसते, म्हणून म्हणलं तुला विचारावं तरी कसं पाडायचं
नाही नाही खूप इझी आहे तू मी तुला सगळ्याचीच माहिती सांगते सोड आता जसं मी आता ह्या मागच्या आठवड्यातच पाडलेलं ब मुलींचं बाया संपलेलं पण मी बाह्या वेळेस बदामचं पाडले बदाम आणि आपलं ओवाचं- ओवा असंतो ना
हा हा....
हा बदामही ओवा जास्त काही प्रमाणात घ्यायचं नाही. खूप इझी आहे जसं आपले दिवाळीतली मातीची पणती असते ना हा ती पणती घ्यायची स्वच्छ धुऊून घ्यायची घेताना- त्यामध्ये आपल्या घरी कापूस तर अवलेबल असतोय
असतो हम्म ब-
हा त्यामध्ये काय करायचं आपली एक चिमूट भर ओवा टाकायचा आपला चिमूट
हा....
आणि एक दोन बदाम आहे ना अं साजूक तुपामध्ये व्यवस्थित भिजवायचे छान
हा....
हा अंन् म्हणजे बुडवून जरी काढलीस तरी चालतेय असं काही नाही की भिजत घालावे एक- दोन, तीन तास असं पण काही नाही आहे
काय नाही हा
हम्म फक्त छानपैकी असं बुडवून जरी काढलिस ना तुपामदे ते दोनी बदाम- तरी बेसाय तेच्यापेक्षा बेस जर तू चेचून द तेला असं म्हणजे एका वाटीमदे चेचून एक अं अर्ध चमच चमचा जरी तूप टाकलीस त्यामदे ना- आणि जरी हालवून त्या कापसाचे फुलवातीमदे जरी घाटलीस ते दूनी वस्तू पइला ओवा टाकायचा
हा....
त्यानंतर ते क्रश केलेले बदाम अनी आपले तूप असतय ते दोनी टाकायचं
ते क्रश म्हणजे बारीक करायचाय काय बदाम
हा हा बारीक करू शकतेस पण बारीक करताना पण काळजी घ्ये की जेणेकरून लसूण आपण वगैरे चेचतो त्यामदे ना न्हाई घाठलं पाइहजे ते स्वच् स्वच्छ असं पेपरमध्ये वगैरे घे आणि- हा उद्या कारण कितीही ना कितीइ जरी तरी डोळे आपले नाजूक असतात ना
होय
म्हणून आपणच आपली काळजी घ्यायची शक्यतो स्वच्छता थोडीशी घ अ हेच्यात केलीस ना पेपरमदे वगैरे
हां
तर बेस्ट तेच्यानंतर ते भिजवायच जराशे तोपात आणि कापसाच्या वातीमदे घालायचे
तूप कोणतं गाईचं घातलंल काय आपलं रेग्युलर चालतय
कोणतंही चालतय जी तुज्याकडे घरी अवेलेबल आहे
अवेलेबल असेल ते मार
ते घालू शकत्यास मु जर नसेलच
हा
जर नसेलच तर काय नइ तु डायरेक्ट क्रश करून जरी घाटलीस ना बदाम तरी चालतं
चालतय काय बरं बर ते ओवा कसं घालतीस काय
अ काही नाइ आपला रिलव दुकानात डायरेक्ट त्यो काय भाजून वगैरे चिमट भर उचलतय ना भारी ह
हा
घान झाले की मग
त्याच मनल
वात तेच वाणाची फुलवात आपली असतात माहितीय फुलवात भेटतात
हा फुलवात माहितीय बाजारात भेटतात किंवा आपण घरून मी घरी पण बनवते हा हा
हा त्या पद्धतीची तेच्या आतमदे ते सग सगळं घालायच जेणेकरून ओवा आणि बदाम वगैरे किंवा काय असेल तर तुला तू म्हटलि जर माहाका तर तेच्या ऐवजी आपण माहाका किंवा लिंबाचा पाला पण घालू शकतोय
घालू शकतोय काय बरं म्हणजे जास्त महाक्यात ऐकून माहितीय माहाकाच घातला तरी चांगल
चांगलंच सतत माहक्याच कस थंड भे ते पण बदामाच म्हंटलीस ना की आपल्याला म्हणजे काहीतरी निउ पण भेटत आणि आपण ना म्हणजे की काहीतरी जरास निउ वेगळं वेगळं म्हटलं की म्ह कस असते ना माहितय ना जरा वेगळं बनवून बगुया असं होतयच ना कुटली तरी गोष्ट असली तरी म्हणु म्हंटलं बनवायचं तशी वात फुलवातीसारखी तेच्या आतमद्ये घालायचं आणि फुलवातीसारकि वात बनवायची
आणि ती त्या दिव्यामध्ये ठेवायची. आणि वरून जर तुझ्यात कडे तिळाच तेल असेल तर थंडीमध्ये बस बेस्ट असतं तिळाच तेल थंडीमध्ये
तिळाचं हा.
हा. जर तू थंडीमध्ये काजळ बनवत असशील तर तिळाचं तेल घातलीस तरी चालेल.
तिळाच तेल वापरायचं. म्हणजे तुपाच्याऐवजी. तिळाचं घालू काय? तूपऐवजी तिळाचं तेल घालू.
नाही. नाही. तूप नाही. तूप फक्त तू बदाम भिजवण्यापुरतीच वापरू शकतेस.
तूप काय? बरं बरं.
हा. जर तूप घालून पाडणार असलीस तरी पण चालत अशी काही नाही पण आपण आपल्या म्हणजे आपल्या ह्याच्यानुसार जरी म्हंटलीच तर तेल पण वापरू शकतोय आपण. हा अशी काही प्रॉब्लेम नाही की, तूपच घालावं अस काही नाही.
काही नाही. म्हणजे मला तर वाटते मग थोडं तूपच वापरलं तर बरं वाटेल म्हणजे ऑइली पण होईल हा तुपामुळे कस काजळ थोडं ऑइली पण होईल आणि
ऑयली होतयच कसं होत तुला सांगू का?
आता आपण जेव्हा वात बनवतो ना फुलवात जेव्हा ती दिव्यामध्ये ठेवतो.
हम्म...
त्या देव्यात ठेवल्यानंतर कनी एकतर तिळाचं तेल आपण एक चमच्यावरन घालू शकतो तोय म्हणजे ती कापूस भिजण्याकरिता
हा.
नाहीतर आपण खोबरेल तेल जर सुद्धा आपल्या घरातलं वापरू शकतोय.
अच्छा बर बर चालेल.
दोन्ही पैकी, तिन्ही पैकी तु काहीही वापरू शकतेस. खोबरेल तेल किंवा तूप किंवा तेल. तिळाचं तेल फक्त एवढाच ऑप्शन आहे. तीळाच्या तेलला की, तू थंडीमध्ये वापू शकतेस. तिळाचा- ते गरमीच्या दिवसात वापरू शकत नाहीस कारण मग ते मेल्ट होणार.
मग त्याच्या म्हणजे खोबरेल कस हे आहे. सणसमान आहे कुठल्याही ऋतूत खोबरेल तेल हे चालते. खोबरेलच वापरल्याल बेस्ट
हा एकदम बेस्ट म्हंटलीस तर खोबरेल तेल कसं प्रत्येक घरात अवेलेबल असते ना ते. त्यामुळे बेस्टमध्ये ऑप्शन आहे खोबरेल तेलच मग नंतर वात वात लावायची ती वात लावून झाली का नाही दोन्ही साईडला वात त्या ठेवायच्या आणि एकंदर असं मोठ असं प्लेन ताट जरी ठेवलीस ना-
तरी पण चालते. प्लेन ताट ठेवायचं त्या वात्यावर आणि मग दिवा लावून लावून- ठेऊन द्यायचं. एक थोडं एक तासाभरात ते म्हणजे पडतंयच काजळ तासभर भरपूर झाला.
दिवा लावून ठेवायचं काय पणती? पणती लावायची मातीची आणि ते वर ठेवायचे काय बदामच?
हा बदामची त्याच्यात ठेवायच. ती फुलवात ठेवायची. त्याच्यानंतर एक दोन चम्मच किंवा एक चम्मच सुद्धा इनफ आहे. एक चम्मच सुद्धा त्यामध्ये खोबरेल तेल घात घातलीस ना की, वात म्हणजे तो कापूस पूर्ण ओला होतो त्या तेलामध्ये.
हा.
आणि ते लावलीस ना तू वात जाळलीस ना की ते बरोबर म्हणजे तासाभरात तुला देत काजळ म्हणजे पाडते
हां
अन त्यानंतर थोड्या वेळानंतर तर मग थोड जर गार वगैरे झाल ना लगेच पण हात लावायला जाऊ नकोस गरम असते गार वगैरे झाल का नाही
एक स्वच्छ आपला कागद किंवा पुट्टा वगैरे अस काहीतरी चमचा काही असेल ते घ्यायच
हां
आणि इझी एकदम इझी मध्ये निघत ते त्याच्यासाठी तुला काही अस म्हणजे
त्या गादीची
हो हो एकदम क्रश अशी पावडर होते एकदम अशी हां काळी अशी मस्त स्मुत पावडर होते
हां
ते एका साईडला ताटात त्यात म्हणजे जे ताट आपण ठेवलेल असते ना हिच्यावरती पणतीवरती
हां हां
त्यामध्येच ते एका साइडला काढुन घ्यायच
बरं बर
आणि एखादी स्वच्छ डबी वगैरे असली किंवा काय वाटी वगैरे असली त्यामध्ये घ्यायच शक्यतो डबी असली तर छानच आहे त्यामध्ये ते सुक असतना तेव्हाच ते डबीत काढुन घ्यायच
आणि त्याच्यात एक दोन दोन तीन थेंब हे सोडले ना किंवा अर्धा चमच जरी खोबरेल तेल टाकलेच ना चे एक ते चमच्या ते टोकाला जरी तेल टाकले तरी माप झाले
बर म ते पुर्ण ऑइली होते का सगळं
हां मग ते ओलं ओलं होत आपल्याला जस हाव असते ना काजळ सेफ तसा सेम काजळचा शेप येतोय त्याला
होते काय बर बर
एकदा तु ट्राय कर ट्राय केल्यानंतर ना मला तु स्वतः म्हणशील एक नंबर आहे इथन ना तु पुढे कधीही विकत काजळ आणणार नाहीस मुळात म्हणजे
ट्राय करते सोड मी म्हणजे मी आता तु सांगितल्या प्रमाण करतो करून बघतो आणि तुला मला नाहीच काय नाही समजल तर तुला पुन्हा कॉल लावतो
चालेल कॉल पण लाव मला आणि सगळ्यात महत्त्वाच ना वॉटरप्रूफ एक दिवस कानी एक दोन दिवस त्या आरामात राह ते तु हां म्हणजे जरी डोळ स्वच्छ वगैरे धुतलीस ना अस नाही की पुर्णच जात अस पण काही नाही ते
नाही हां बर चालते तस करते चालते ठेवु काय हां म कॉल करतो पुन्हा म्हणजे मी करायच टायमाला
चालेल चालेल चालते लाव लाव
हां हां